हा
हा, हा ताई.
तुम्ही आत्ताच केला होता ना. का मी केला होता तुम्हाला?
नाही तो तुम्ही केला होता. आता मी केला.
अच्छा, ते काही ते काही लक्षातच येत नाही अहो. एकमेकांच
नाही नाही तो तुम्ही, तुम्ही तिकडन केला. आता मी केला इकडन.
अच्छा अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. चांगल येत मग. आणि तो कसय म्हण एक बर झालय की आपल्याला एक नवीन नवीन विषय मिळाले गेले. मिळतायत. या माध्यमातन. आता ना मी हो आता मी म्हणजे अ कालपर्यंत ना एका लेडीजशी बोलत होते तर त्यां च म्हणजे हे होत. शेती शेतीच्या संदर्भातल होत. मग त्याच्यामध्ये त्यांना जोडधंदा वगैरे अस, त्यांच्याशी त्या विषयावरती बोलत राहिले. आता तुमच्याशी या विषयावर बोलत राहिले. एक अजून एक लेडीज आहे. त ती अ स्वतःचा उद्योग आहे तिचा. तर तिच्याशी, तिच्या व्यवसायाचा अ व्यवसायाविषयी बोलत होते. म्हणजे त्या व्यक्तीच अस होत की तिने आधी ते म्हणजे शालेय जीवनामध्ये त्यांनी काय त्या कलेला महत्त्व दिलं नव्हतं पण जवा लग्नानंतर तर तिच्या अ पुढे तीच कला आली आणि तिने तिला स्वीकारलं त्या कलेला तिने स्वीकारलं आज ती आहे व्यवस्थित पण जे काही तिला होतं की लोकांकडे जाऊन नोकरी करायचं तिचं जे स्वप्न होतं बाहेर ऑफिसमध्ये जाऊन तर ती त्या... त्याच्यापेक्षा ती घरात आता ती करतीये पण म हे तिच्या म्हणजे आता लक्षात आलं असेल की बुवा आपण आपण लोकांकडे काम करत होतो मानमोडेस्तोवर पण आज आपण आपल्या हेच्यावरती आपण कधी पाहिजे तेव्हा काम करू शकतो पाहिजे तेव्हा आराम करू शकतो
हो बरोबर आहे ना शेवटी अ स्वतः चा जो बिझनेस असला ना स्वतःचे मालक स्वतः असतो ना आपण
हा
दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा ते बरेय
मग काय हे हे असे या माध्यमातून हे विषय अस ते द ऐकायला मिळाले की किती छान वाटतं वेगवेगळे विषय बघायला मिळ तं ऐकायला मिळतात आपल्याला
हा नवीन नवीन शिकायला मिळतं आणि भारी आहे खरंच म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे अनुभव पण ऐकायला मिळतात ना
हो
मग काय आणि एक बो प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वतःची असे एक हे असते. ते बोलायची पद्धत किंवा असं एक वैशिष्ट्य काही ना काहीतरी आपल्याला बघायला मिळतं
हो होयच तर वेगळेपणा वेगळ्या माहिती मिळते जनरल नॉलेज वाढत आपले काहीतरी वेगळं शि शिकायला मिळतं असं
मग काय
भारी पण मग असं पण आपण आहे ना आपल्या फोनच्या लिष्ट मधे दोन हजार दीड हजार मेंबर असतात निदान शे पाचशे तरी असतील कोणाच्या माझ्या कडं दोन हजारच्या वरतीच असतील पण आपण कधी फोन नाही करत कोणाला
आणि आ ह्या असे एवढं मोकळेपणाने आपण बोलतच नाही
नाही बोलत अशा विषयांवर तर नाहीच बोलत
नाहीच बोलत आणि तुझं माझं किंवा मग व तिसरी विषयी गॉसिप केलं जातं
हो इतरांचं हो याचं त्याच कुट्याळाच भरपूर राहतं हंह हं हं तेच वेगळाच विषय आहे एक विषय आणि हे बारी आहे ना पण
इथे आपण बघा ना किती वेगळे वेगळे विषय हाताळतो बरं कोणाचंही मन दुखवावत नाही किंवा काही नाही कोणा विषयी असं आ वाईट बोलत नाही आत काहीच नाही जे आहे ते सगळं व्यवस्थित आपलं स्वच्छ शब्दात स्वच्छ उच्छ भाषेमध्ये आपण सांगतोय आपली मतं मांडतोयं.
हॊ बरोबरायं. आणि आपलं पण बोलण्याच स्किल म्हणजे डेव्हलप होतं आपल्याला शब्द संग्रह वाढतो.
खूप खूप खूप आता म्हणजे मी खरं सांगते ना आज काल आणि आज मी जरा बोलायला लागले. तर इतके दिवस म्हणजे कसं की आपल्या लोकांमध्ये बोलणं वेगळं आणि इथे बोलणं वेगळं. पडतं थोडसं. कारण की एकदम इथे बऱ्याशा चाळण्या आहेत म्हणा तर ते जे काही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एक एक आपल्या बोलण्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं काय ठेवायचं विषयं भरकटू नाही द्यायचा तर हे या याच्यात आपल्याला बघा आपल्याला शिकायला मिळाले म्हणजे मी एक काल पसनं बघते ना काल परवा पासनं
हा हा.
तर हे त्यांच्यातून आपल्याला शिकायला मिळालं.
हॊ हॊ खूप शिकण्या सारखं आहे हे. आणि बऱ्यापैकी माहिती म्हणते माहिती मिळतं असेल काही लेडीज नाही निघतं घराच्या बाहेर. त्यांना हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे की नाही.
हो खूप चांगले आहे. आणि जे जवळ -जवळ कुठे राहत असतील त्यातल्या त्यातं तर त्यांना सुद्धां त्यातं त्यामध्ये कामं म्हणजेअ एकमेकांच्या आं जणांनी मार्ग दर्शनामुळे किंवा असं ओळखीनं काम मिळण्याची किंवा काही त्यांचे कायं? असे अड तर असेल किंवा कुठल्या गोष्टीची मदतं कधी लागेल सांगता येतं नाही.
हो आणि बऱ्याचश्या महिला आहे ना असे घरगुती येऊन करतात. कामं आतां मी सकाळपासून बोलले ऐक बॅग बनवतात. वेगवेगळ्याअ डिझाईनचे ड्रेसं ब्लाऊजं असतील तरं मग असं वाटतं नां अरे अह्या असं करता येत तर मी पणं केलं पाहिजे.
हॊ. हो खर् हायं खर् हायं.
हम्म कसं असं बसून ये नां नॉलेज नाही भेटतं म्हणजे कंटाळा येतो आपलं कसं घरातलं आवरलं कीं नाही-नाही मगं झोप काढा. किंवा अ मगं इकडेतिकडे मोबाईल मध्ये वेळ घालवा. होवअ दोन जी. बी नाही, दोन जी. बी संपवायचं दिवसभरातं.
अंहां मगं तो संपलाचं पाहिजे त्याच्याशिवाय काई खरंनाही. -
खरं नाही पणं हे बरं आहे नां आता. मगं पण त्याचा उपयोग पण होतो.
खूपं- खूपं उपयोग झाला. बघा नां आपल्याला आतां किती शिकायला मिळेलं किंवाअ एकं हे मिळत नां कि बाबा आपण कसं बोलतोयं काय बोलतोयं. त्याच्यावर नियंत्रण आहे मग ते कसं ठेवायचं. किती आपण शिकतो याच्यामधनं.
मला तसं वाटतं माझे बोलण्याचअ डेव्हलप होऊन राहिली बोलणं. त्याच्यानंतर अं अजुन कुठे बोलता भाषण करायची वेळ आली किंवा अजुन काही म्हणु कोणाला मार्गदर्शन करण्याची वेळ आली तर किती ज्ञान वाढत ते
अरे मुद्दे मिळतात ओ एक विचारांना एक चालना मिळते म्हणजे आप आपण कशा प्रकारे विचार केले पाहिजेत हे पण आपल्याला लक्षात येत
होव एखाद्या मुद्द्यांवर आपण किती बोलु शकतो
आणि तो मुद्दा खुलवायचा कसा किंवा त्या मुद्द्याला अजुन काय अजुन अं हे देता येतील अजुन जोड कशा -कशाची देता येईल हे पण आपल्याला अं त्याच्यामध्ये सांगता येत म्हणजे ऐकं शिकता आल आपल्याला हेच्यामधन
हो बरोबर आहे आणि बोलण्यासारख खुप असत ना अस काही नाही की आपण ते असच बोलतोय खरंच तो विषय खुप महत्त्वाचे असतात ते आपण जे सांगतोय बोलतोय ते महत्त्वाचेच विषय आहेत
आणि ते आत्ताच्या काळाच्या गरजे काळाची गरज आहे ते विषय म्हणजे मुख्य म्हणजे
हो खरच काळाची गरज आहे
ती काळाची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या म्हातारपणाची ती सोय आहे तपासन आपल्याला बेगमी करायला लागणार असच त्या त्या म्हणजे येणाऱ्या पिढीच्या डोक्यावर बी हॅमर करून करून आपल्याला ते आपल्या म्हातरप
होव आता आपल्या पिढीपर्यत तर मला तर ठीक वाटतय पण पुढच नाही सांगु शकत आपले मुल तरी आहेत अजुन त्या अ अं संस्कृतीत म्हणा किंवा धाकात अस आहेत अजुन इथुन पुढच नाही माहिती कस असेल
बरोबर हे आणि मुख्य म्हणजे कस आहे की हे आत्ता ठीक ये अजुन आपण अं हातपाय आपले हालताय आणि आपण त्यांच्या याच्या मध्ये आहोत म्हणजे आपण अजुन आपल्या कंट्रोलमध्ये आहे परिस्थिती
हो
ते आता जेव्हा आपले हातपाय आपली रात्र थकतील त्यावेेळेला मग आपल काय हा पण एक विचार आहेच ना
हो आणि कस आहे ना घरातले बघुनच मुल शिकतात जे आप पण केल ते आपले मुल करतात त्याच्यामुळे हे ना घरातुनच ती सुरुवात पाहिजे प्रत्येकाने आपलेच मुल घडवले पाहिजे
हां आणि तसही आणि मुख्य म्हणजे तुम्ही बाहेर जाताय तर त्या मुलांना त्या गोष्टीच म्हणजे चांगल काय घ्यायच आहे वाईट काय आहे हे निदान कळल तरी खुप मोट्ठी मदत होते
हो हो हो आणि कस आहे ना आत्ताच मेंदूच असा आहे का ती वाईट पटकन कॅच होत चांगल नको वाटत
हां चांगल कमी नाही नको नकोच्याच कॅटेगरीमध्ये ते नको को म्हणजे येत नकोच वाटत बाईच आणि संगत
नाही सांगितलेलं
नाही आवडत आणि संगत जी आहे ना, तर काय होतं की आपल्या एक आर्थिक विषमता लगेच दाखवली जाते, भले ते घरात कसं का असेना पण बाहेर जागामागा दाखवलं की झालं.
हुं हा तो एक आपला प्रॉब्लेम ये.
मं घरात तुम्ही नसे नाका काही म्हणजे काय असेल तुमच्या वनवासी तरी पण म बाहेर झगमगा दाखव दाखवल की लोक म्हणतात हा अरे हे काय, किती छानये, व्यवस्थितये.
कधी? हा आपल्या बघून एकमेकांचं बघून येना आपण ते करत चाललोय मं आपण कर्जबाजारी का होईना, पण फक्त त्यानी केलं आपण पण करायचं याने हे आणलं आपण पण ते घ्यायचं असं सगळं दिखावाय पणा चाललाय.
आणि दि दिखाववा पणा तं आहेच आहे पण तरी त्याच्यामधनं
हा हे नाही बघितलं जात की, हे कितपत खरंये हा दिखावा खरा आहे का खोटाये. हे हे नही बघितलं जात.
हम्म, ते कोणी बघत नाही आणि अं आता दाखवताच असं कि समोरच्याला पण काही बघण्याची हे वाटत नाही ना. कोणी त्याच्या खोलपर्यंत जात नाही.
नाही जात, नाही जात, नाही जात मग काय तर तोसं तर प्रॉब्लेम ये
ता का माला?
हो हो करेल. आता थोड्या वेळा नि करते आता आपलं चहा पाणी करून घेऊया. चालेल, चालेल, ओके, ओके, बाय, बाय, बाय.
हो हो बाय.